हॅलो, हॅलो हां आवाज येतय?
यालाय याला माझा यायलाय काय?
हां यालाय की. बोल की. काय नाही बघ. आता आलोय कामावरण बसलोय.
व्हय.
होय.
एवढा वेळ.
होय, मॉर्निंग ड्युटी असत्या रे.
हा फक्त मॉर्निंग असत्या काय?
होय-होय.
हा, जेवला का नाही मग?
अं! आता चहा पिणार बघ.
पाच जेवाय आता, साडेचार वाजलेे की झोपाय टाईम.
आम्ही आता आलो की कामावरण, आता चहा पिणार. आता कुठलं जेवण. जेवण, दुपारी एकलाच झालं.
एकला मग जेवण काय-काय जेवला?
भेंडी, भाकरी, भात, आमटी.
हाहा, म्हणजे सगळं आपलं साधं जेवण असते.
व्हय.
हा भारी हाय तुमचं.
हॅलो! हां मग. अं ह काय, काय जॉबला जातात सर.
मी, मी हॉस्पिटल मध्ये जॉबला आहे.
हॉस्पिटल मध्ये आहे, म्हणजे, म्हणजे नर्स म्हणून आहे का, कशासाठी?
हा नर्स म्हणून आहे.
हा, हा मग तुम्ही सलाईन लावत
होय-होय लाव.
मग तुम्हाला भीती, असं भीती ते नाही वाटत न.
नाही, नाही, तस काही वाटत नाही सवय झाली आम्हाला.
हा तरी पण आपण पण एखाद्याला लावत असलं तरी आपल्याला भीती वाटते ना, सुई टोचायचं म्हटल्यावर स्वतःला टोचायच म्हणल्या आपण किती भेेत असतोय, तर दुसऱ्याला टोचताना
होय, भीती आम्हा सुईटोचताना आम्हाला भीती वाटते की, खर दुसऱ्यावर टोचताना काय वाटत नाही.
हा, तरी पण आपण एखादा तसच मनात थोडीतरी भीती असते ना, ये बाबा कुठलं कुठे पे पेशंट असतात मग तिथं?
आता मी जातोय तिथ अर्धा फक्त हाडावरचा हाय तो.
म्हणजे फॅक्चर, ते म्हणजे मग काय पण. अरे काय पण असं म्हणजे, ऍक्सिडेंट तेन झालेल
होय, होय.
हा, हा मग.
हा.
हा, म्हणजे ट्रीपला तेन कुठ जाता येत नाही.
हॉस्पिटल मधन ट्रिप वगैरे काही काढलेलं नाही हाय. मुली- मुलीच
आम्ही दिदीच्यात जाणार हाय येणार हाय.
हॅलो.
हा येतो की कधी जाणार आहे?
हाय आम्ही आता अनेक महिन्याभरान आम्ही तिरुपतीला तेन असं जायचं ठरलंय.
हा, हा, हा.
हा मग येणारा येणार काय?
हा येतो की.
हा म्हणजे आपापलं तिकीट काढून यायचंय खरं.
टी टी एम एम करायच काय.
हा तेच की थोडं मी थोडं तुम्ही दिदी त्यांना मी सांगितलोय.
हा, हा, हा, हा.
हा मग तेच तर बघा. दिदी आल्या का तिथं?
हा दीदी?
हा.
होय हाय की.
तेच बाळाचा आवाज याय लागलाय.
होय होय.
हा मग बाळाला फीराय तेन घेऊन जाताय काय नाही?
होय होय कालच आम्ही गेलतो बागेत.
होय. मग बाग बाग कोणत्या बागेत गेलता?
हॅलो.
रानी बागेत वगैरे गेलतो आम्ही.
हा हा हा रा हा हा राणी बागेत गेलता होय.
होय.
हा हा भारी आहे की मग मग भारी असल.
होय बागे छान आहे लहान मुलासनी खेळायला वगैरे अ
काल काय खाऊन आला?
काल होय काल आम्ही आंबोली, वडापाव, पाणीपुरी वगैरे खाऊन आलं.
हा बाबा एवढं एकदम खाल्लासा सगळं?
होय आता पाच होय किती दहा दहा रुपयच असतंय.
एवढं स्वस्त आहे की मग तिथ.
होय.
आमच्या इकडं खूप महाग हाय. चाळीस रुपये प्लेट
आंबोळी तीस रुपये कुठला लोणी डोस सा खाल्लासा का पेपर डोसा ह पेपर आंबोळी?
आम्ही? आम्ही लोणी डोसा खाल्ला बघा.
हा हा लोणी डोसा खाल्ला वे.
होय लोणी डोसा पस किती पस्तीस रुपयेला काही तर आहे.
आता तर म्हणलासा दहा रुपये आणि पस्तीस रुपये केलासा होय.
वडापाव तेन दहा रुपयाेचा खाल्ला ओ.
हा हा हा ते वडापाव द वडापाव दहा रुपयाचं होय. हा तरी पण बाहेरच लई खात जाऊ नकासा.
होय होय कधी तरच खातय असं बाई. हम्म बाहिण.
हा म्हणजे बहिणी बहिणी जाऊन खाऊन येतायसा.
होय बहिणी आल्या की तेवढंच फिराय भेटतंय.
हा.
मग आम्ही जातय खूप मजा करतेय तिथं.
भर आहे की म, अरे बाबा. दिदीच नवरा तेन आल नव्हातीत काय, भाऊजी?
होय आलते की भाऊजी आलते.
ह‌ हा म? मग भाऊजी तेन काय दिले नाहीत खायला तेन?
हा भाऊजीनी वय नाही बहिणीनच दिलं.
हे नाहि मि चाललोय अरे मी चाललोय रे. नाही मी चाललोय मी, मी बाहेर जा अरे मी बाहेर चाललोय आवरलोय मी, मी‌ बाहेर चाललोय आता जाणार मी लगेच. हॅलो! मी इकडे चाललोय हातकणंगलेला चाललोय. हॅलो!
हा बोला कि.
हा मग भाऊजींनी तेन काय दिलेत का नाही?
होय होय भाऊजीने आंबोली तेन दिलीत आणि दिदीन वडापाव.
हा म तुम्ही, तुम्ही काय खर्च केलासा क नाही?
मी नाही मी काही खर्च केल नाही मी हात हालवत गेलतो बघा.
काय नुसता फुकर फुकट खाय जातासा होय, आ.
हो तसं कुठं म्हणालायसा आम्ऊ बहिणीस नी देतय की.
काय देतयसा?
हा घरी आणतेय मी घरी. जॉब सुटला की येताना काही तर खायला घेऊन येते.
तुम्हाला जॉबला पेमेंट किती आहे?
मला पंधरा हजार आहे की.
पंधरा हजार आहे, भारी आहे की मग‌. मला पण तिथं आहे काय बघा की.
हम्. तुम्हाला ते पेशंट उचलायला, सोडायला काय?
हा चालतय की तस ज तसं पण चालतय की.
हम्म चालतंय कि आ खर आमच्यात खूप जाड जाड येतात पेशंट.
अरे आता एवढं काय आता जाड काय जाड त्यासनी हे नसत का ते काय बोल म्हणतात किती ते ढकलायच ढकला.
काही नाही आहे विलचेअर वगैरे काही नाही आहे आमच्यात कस आहे कि हिकडं दोघांनी हिकडं दोघांनी असं मधी झोपवतात आणि आपण हे करतात ना तस उचलून घेऊन जायला लागते.
हा हा.
हम्म.
हा ए लगेच यायच बघ दोन मिनटात ते. हा लगेळ ला हा! मे मग तुम्हाला असं! काय म्हणत ते? पेशंट ते न मग, उचलून कोण ठेवत?
अनब्रदर आहेत का? आमचे
हा! हा! म्हणजे तिन ठेवत होता. मग तुम्ही फक्त चे चेकिंग करा, सलान लावा एवढंच! हा! हा! हा! हा! चालते चालतय मग भाड! भाड! म्हणे खूप म्हणजे असं! ताप होत! ताप तेण होत नसेल!
हा! पेशंट आले की भरपूर होतेय की, ताप फक्त त्यांना उचलून सगळी, प्रोसिजर आम्हाला, करायला लाग त्या
हा! हा! मग ते असं! अस! म्हण असं धावपळ होत असल!
होय!
हा! चालतेय मग!
हम्म! !
हा चालत! आला चहा पीला काना!
आता पीनार चहा!
हा चातत य! ठी आहे म!
हा! हा! हा! !
हा! !
हम! ख